काय चाललय.
हा काही नाही ते मगाशी सांगितलं नाही, का संस्कृतीच किंवा साहित्याच्या संदर्भातलं
हा हा
म्हटलं जरा अजून काहीतरी माहिती सांगावी खाद्य संस्कृतीच्या संदर्भातली
हा सांगा की,
हा! आता कोणत्याही समाजामध्ये कसल्या इतिहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहे स्वयंपाकाच्या वेगळ्या पद्धती आहेत, खाण्याच्या सवयी वेगळ्या वेगळ्या आहेत. हा सगळ्यांच्या सगळ्या जे वेगवेगळ्या प्रकारचे माणसं आहेत, त्यांचे सण वेगळे ऋतूननुसार वेगवेगळे पारंपरिक पदार्थ वेगळे बनवले जातात. आणि आपल्या संस्कृतीमध्ये काय माहिती का ऋतू आणि आरोग्याचा मेळ घातलाय. खर तर हम्म! भारतीय खाद्य परंपरेचा आणि आयुर्वेद त्याच्यावर ते आधारलेला अभ्यास आहे आपला म्हणजे खाण्याचे हे आहेत. हा त्यात अन्नधान्य, भाज्या, मसाले, आपल्या किचनमध्ये जे आहेत की नाही, मसाले ते सुद्धा आपल्या हच्या आरोग्यासाठी खूप उपयोगाचे आहेत.
होय.
भारताप्रमाणेच क नाही महाराष्ट्रात इतर जे विभाग आहेत कोक कोण, विदर्भ, मराठवाडा, त्यातील का नाही हवामानानुसार आणि पिकांच्या नुसार खाद्य संस्कृती बदललेली आहे. उदाहरणार्थ कस कोकणात भात होतय, ताजे मासे, नारळाचा वापर जास्त होत. हो, तसच अ विदर्भामध्ये कनइ मराठवाड्यात ज्वारी, बाजरी, शेंगचा, वापर जास्त होते.
होय.
हा तस आपल्या इथं क सण उत्सव कसे असते माहितीय का? खाद्य संस्कृतीना खूप महत्त्व आहे.
होय.
म्हण गुढीपाड्याला काय करतात श्रीखंडपुरी करतात, संक्रांतीला तेळगुळ, गणपतीला उकडीचे मोदक,
हम.
दिवाळीला आपलं हे असतं चकली, करंजा, शंकरपाळे, ह चिवडा,
होय पर पोळ्याला पुरण पोळ्या असतात.
हो.
हम् बिंदूर हो. प्रत्येक सणाला काहीत असतय.
हो आणि आपल्या संस्कृतीमध्ये अण्नाला पूर्ण ब्रहम्म मानले जातय. अन्न वाया घाललेल्याच चालत नाही.
होय.
हम् आणखी आपल्याला आपल्या हच्यामध्ये कस जे पाहणे त्याला अतिथी देवभव असं म्हणलं जातं हा आणि वेगवेगळ्या जर आपल्याला पदार्थांची अ चव घ्यायची असते तर वेगवेगळ्या प्रदेशात राज्यांमध्ये जाऊन त्यांची चव घ्यायला पाहिजे
होय मग प्रत्येक आपल्या
माहिती घ्यायला पाहिजे
हो आता कोल्हापूरच मसाले सगळीकडे जाणले जातात
हो तांबडा पांढरा आणि तिथं जास्त प्रसिद्ध आहे हम्म
सुख
हो
ते कसं घरात मसाले तयार करतात सगळे आणि मग सगळे वापरतात त्या मुतला गायच ते
हा घरगुती असं
हो
पारंपरिकानी चवीची असते
हो मग ते वाट्यावर सगळे वाट्यान वाटतात
हम्म बरोबर आहे त्याच्यामुळे जास्त चविष्ट लागतं आजून ते हम्म.
हम्म हम हम्म.
आणखीन आपल्याकडे ह्याला सक्रांतीला तिळ गुळाचे लाडू बनवले जातात जातात असं वैशिष्ट्य प्रत्येक सणांचं वेगळं हा कारण थंडी असते त्या दरम्यान ना मग ग तिळ हे उष्ण पदार्थ आहे गुळ पण उष्णच आहे. त्यामुळे ते पोषक पूर्ण आपली संस्कृती अशी अ आरोग्याला धरूनच बनवली
होय दसरा उना मध्ये श्रावणामध्ये पण अ मटण वगैरे खायचं नाही कारण आपले पावसा मुळे आपली आरोग्य क्षमता कमी झालेली असते. रोग प्रतिकारक शक्ती पचायला जड जाते आपल्याला म मग ते खायचं नाही
हो बरोबर आहे. आणि पावसा पावस चालू असतो त्यामुळे पालेभाज्या ताज्या ताज्या वगैरे मिळतात. भाज्या हम्म
सत्पाचचाला मग त्यांना प्रतिकार
हा. असा विचार कराला नंतर खूप चांगलं आपलं हिंदू संस्कृती जी आहे त्यास्त चांगली सगळ्या इतर ह्यायच्या पेक्षा
हो आता बाहेरच्या देशातली आपली संस्कृती पुढे पाळतात.
अभ्यास करायला लागलेत त्यांचा आपल्या संस्कृतीचा
शिकायसाठी खास आपल्या देशात येतात ते.
हो कोण कोण पीएचडी करत. त्याच्यामध्ये संत साहित्य संतांवर साहित्यावर आपले जे ग्रंथ आहेत म भारत रामायणाचे जे
होय.
आपण अभ्यास करून पीएच डी वगैरे करतात.
हो आता पुण्यामध्ये ते शिवाजी महाराजांच्या व अभ्यास करायसाठी वेगळ कॉलेज आहे.
हो ना हम्म हम्म.
त्यात सगळ्या शिवाजी महाराजांबद्दल सगळी पूर्ण माहिती ते जन्मापासून ते कसे राहिले काय राहिले
हा.
कसं त्यांचा वावर होता कसे लढाया लढले गणिमी कावा कसा केला?
हम्म खरं शिवाजी महाराजांचा अगदी म्हणजे खूप घेण्यासारखं की अ श शक्तीपेक्षा युक्ती जास्त त्यांनी वापरलीली. म्हणजे सगळ्यांचं गोष्टी युक्तीने होत नाहीत किंवा सगळ्याच गोष्टी
शक्ती ने नाही होत
दोन्हींचा मिलाप करूनच हम्म एखादं युद्ध जिंकलं जातं. त्यांचा गनिमी कावा खूप चांगला होता.
हो तेच आता त्यांनच ते म्हणज तुला त्यांचा आदर्श घेऊन संभाजी महाराजांनी तर एक पण लढाई हरलेली नव्हती त्यांची
होय होय.
किती लढाई झाल्या त्यात एकही लढाई हरलेली नव्हती त्यांनी तनच कादंबरी वगैरे वाचायला घेणार आहे मी शिवाजी महारजची किंवा संभाजी महाराजां छावा केिंवा्हा शिव राजा शिवछत्रपती
हा ते नवीन एक चित्रपट पण आलेला आहे रितेश देशमुख शिवाजी राजांचा अ बघितला का तो
हो नाही बघायचं आहे अजून अून देऊळ बंद स्वामींचा पण बघायचा आहे
काय झाला
स्वामींचा देऊळ बंद हो तो पण बघायच आता
हा छान दर्जेदार पिक्चर चित्रपट आलेेत होता मराठीच्या मध्ये सुद्धा
आता ह्या आठवड्यात बघायचं जाणार आहे कोणत्या तरी एका
होय बर बर चांगली गोष्ट आहे
हो
् त्यामुळे आपल्याला सामाजिक भान येतं कसं आपण राहायचं वा
होय तुम्ही पण जाऊन या बाहेरचे देऊळ पण चित्रपट
हो ना बघू आता मुला कधी नता येत ते त्यांना वेळ नसतो असं कधी त्यांना असलं की आम्हाला नसते वेळ
हम्म
सगळ्यांचा मेळ जुलय पहिजे हा होय ना
हम्म
हम्म
हम बाकी का नाही रोय आमच्याकडे पण दिवसभर चाललाय रिमझिम रिमझिम
आता आमच्या चार नंतर सुरू आहे हम हम झिरमाटच आहे
आमच्या इकडे सकाळपासून चालूच आहे रिमझिम रिमझिम मध्ये दुपार तेवढा आल वारं सुटलेला आणि जोरात पाऊसत
आमच्याकडे साधारणता पाच वाजल्या पास्नं आहे मला वाटते
हम् ह् आमच्याड सकाळ पसणता ् तर दिवसभर चालू च हाय अजून चालूच आहे पाऊ दमते बारीक बारीक
आता जर म्हणजे वातावरणातला हवा उष्णता कमी जरा गार वाटायला लागले नाही तर जरा पाऊस पडला की जास्त उकडा ते गरम हम्म फारच यावेळेस वेळाने सुरू झाला
हम्म ते काय झालं अं ते काय वादळाचं नाव मला आठवणार येल नाही नू असं काहीतरी वाढलं वादळाचं नाव आहे
हम् हम्
ते वादळ समुद्रात असल्या मग काहीतर असं कळालं की आपले जे पावसाचे ढग असतात ते हा पुढं सरकलंय मग ते आपल्या पुढच्या भागातच गेले पुढच्या समुद्र अस हा मग त्या मग पाऊस ह्यावे काय सांगताय येत नाही
हम्म शेतकऱ्यांनी बिचारणे काय करायचं काय माहितीय आहे
होय. त्यांनी सगळ्यंनी आपली बिया रोवल्यात
हम्म लागल.
पाऊस येईल म्हणून तर अजून काय पावसाचं नामोनिशाण
हम्म,
हा हा बर. बारीक बारीक काय नसण्यापेक्षा बरा. बारीक बारीक तर पडूदे. जरा तर पडू दे.
हम त्यामुळे जरा वातावरणात गारवा आपले बाबा नाही तर फारच हे होत.
कोरड्या पडलेल्या ऊना ने ऊन भरपूर होत आणि ऊन तर असलं. ऊन हाय कनी पाऊस आता काल कालच तर ऊन उदाहरण सांगतो तुला, आम्ही खेळत होतो.
हम,
अजून एक पाच मिनिट पडला असेल. पाऊस आणि परत अस कडकडीत ऊन पडले.
हम्म, तुमचं खेळायचं गेलच की मग
मग आम्ही बंद केलं खेळायचं. ऊन असलं होतं की बास, मगं आलो घरी. सकाळी गेलेलो खरं नाही नाही पावसात खेळायला तर मजा येत्या. पावसासाठी तर आम्ही गेलतो. परत खेळायला नाही. नाय नाय उलटा भारी वाटते कस. नाही तर काय. खेळताना भारी वाटते. पावसात अंगात आपलं गरम झाालेलं असते सगळ खेळताना नाही ना काही काही होत नाही. अंगात आपलं गरम असते. खेळताना जरा पावसान गार पडते. ते भारी वाटते. तेवढंच,
हम ह.
हम्म, ते काय झालं अ ऊन पडलेलं परत ढग आलय म्हणलं चाललेलो घराकड मग ढग आले. मग परत चालू केले खेळायला. जरा पाच मिनिटं पाऊस पडला तर गेला ऊन आलं. मग बास केलं. भरपूर ऊन आल, पाय भाजालते, मग बंद केल.
हम्म, इकडं आमचं काय वाळवण्याच वाळवायचं तर तर ऊन्हामध्ये तर उन्हाचा पताच नाही असं आभाळ यायच.
हम्म, आमच्या कडे आभाळ यायचं. खरं वारं पण सुटलेल. एका जागी ढगं, मग घरी आल्यावर जरा बारीक बारीक चालू झाला पाऊस.
हम्म हम्म ह बर चाल बाकी ठीक आहे. मगं सगळं,
जेवण वगैरे कधी आत्ता?
हा जेवण ना आत्ता करायचं हो. हा जेवणार आता
हम्म चालत हम्म हम करा मग निवांत.
हो चालेल काळजी घे तब्येतीची. हा हा बाय.